हॅलो हॅलो
तनीको अंकल बा. हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा हॅलो! काय करायलाईस?
काही नाही चाललोय बग जरा इडल्या करालोय.
ब्लूटूथ घालालोय जरा. हॅलो!
बोल की, हॅलो! आवाज यायलाय काय?
हा हॅलो, हा यालाय यालाय, तुला यालाय काय आवाज?
यालाय आवाज एवढा का
एवढं काही ना रे ते हेज्यात लय कमी आहे रे आवाज. कुठं आहीस तू एवढं खरखरालय काय?
काय कुठे काय, घराकडे आहे
काय माहित काय खर खर खर वारयाचा आवाज यालाय बहुतेक काय?
काय तर चालू आहे असं मागं वाटयल अबा. अरे फोन थांबलाय काय?
नाही चालु आहे की.
इथं सत्तेचाळी-सत्तेचाळीसच मिनिटं दाखवले स-सेकंड दाखवाले.
नाही एक, एक मिनिट छत्तीस सेकंड झाले.
मग काय आणि काय करायलाय?
काय नाही बाबा इडल्या कराय चाललेलं रे.
हम्म ह, ते मी टास्क केलो वीस पर्यंत केलो बाबा पन्नास पैकी वीस केलो आता. ते तू म्हटलेलंस तसच यालाय आबा.
ते झालेत ना?
हॅलो! हा तसच अगोदरच लिहूनणी याल्यात. का काही काही तर म्हणजे कळणारे कुठलं ते इनऑडीबल टाकायलो मी डायरेक्ट.
हा.
आणि कशा कशात हा इनऑडीबल टाकवलोय आणि कशा कशात तर डायरेक्ट तेनी बरोबरच लिहून द्यायल्यात. केलो अबा वीस केलो अजून तीस राहिल्यात. तुझं किती झाल्यत?
मी चार केलतो त्यानंतर न करायच नाही. एक आड हा मग एक ऑडिओ कळाय नाही रे मला काय चालाय. मग मी काय ते मग परत हातच लावाय नाही.
आता बघूया काय पैसे येतात का नाही पन्नास झाल्यावर मला वाटतय येणार काय तर. खरं पेमेंट साठी काय बँक अकाउंट, युपीआय काय तर द्यायला लागणार नव्ह?
हो द्यायलागणार की, तू कनेक्ट झाला नाहीसा अजून?
ते मग मांगा नात की. कुठनं कनेक्ट करू काय? त्यांनी मांगाय तर पाहिज्यात?
ते बाजूला होती की, आता कॉल चालु की आता दिसणार नाही आपल्याला.
तू जेवण करायलास काय? काय सिटीचं आवाज यायलाय कसलं? कळ ब्लुटूथ घातलं की एवढा आवाज येतोय की रे.
अरे लय आवज यायला वार्याचा आवाज यालाय.
कि ब्लूटूथ मुळे जास्तच आवाज यायला. आणि असं काही येत नव्हता.
काही झालं आता. काय करणार?
आणि मग काय? कॉलेजच काय झालं कवा चालू होणारय?
मी काय म्हणतोय. सरांना मॅसेज कर आणि सर सिल्याबस खरा लायगं्द
मी बघितलं सिलॅबस अजून आलं नाहीये.
बा
हे इव्हन शिवाजी शिवाजी युनिव्हर्सिटीवर बघितलेलो.
बघीतलेल मला मग गावाय चीट आलं नाही
तेच की अजून आला नाही रे सिलॅबस. म्हणून कॉलेज चालू होईना. सिलॅबस जसं आलं तस कॉलेज चालू करतील.
काला मेसेज केल
जाऊ द्या कशाला. ते व्हिडिओ बघितलास का जुब सराच?
हॅलो.
ह
बाहेर हायेस काय कुठं?
ते मित्राच्या दाराते.
ते जुबेर सरांचा व्हिडिओ बघितलास?
काये?
ते अमित शाह आलेला माहिते काय तुला?
हा.
आता वीस तारखेला गेलंतस बघाय?
काय?
तेव्हा तेचेच व्हिडिओ टाकलेली बहुतेक काय तरर? ते नगरपालिका इथ रोड रे. एक एक बाजूला भारी केलात. म्हणजे जिथं अमित शहा येणार होत नव? तिकडं तिकडच्या बाजूला भारी केलात काय रोड. आणि इिकडच्या बाजूला दुसरीकडे नगर पलीचका कसंयचं हा, दुसऱ्या बाजूला काय पण केली नाही. अन हे एक बाजूला लय भारी केल्यात रोड.
त जुबे सर न काय टाकला?
ते ज जुबेसर त्यात होती नुसता. आणि दुसरं कोण तर बोलाल तर रे. त्याबद्दल बोलाल त की असं अस आपलं परिसरमध्ये कर म्हणजे हे करायला प्रशासन लोक नुसत त्यांना दाखवायसाठी एवढं केल्यात. आणि अगोदर केली नव्हती. आताच केल्या अस अस काय काय बोलत होत
एक आत्ता भ्रष्टाचार
आजकाल सोशल मीडियाला हे काय काय झालंयबा सोशल मीडिया मुढं काय काय होऊ शकतय मुलं
आईत सगळ्यांना बोलाय यालय रे म्हणजे गे म्हणजे बोलाय येत नव्हतं बाबा व्हो असं केला आता त्याबद बोलायचंसं मग सोशल मडियावर टाका तुम्हीी विल्हेवाट लागत्या बरबर
काय नाही आता काय मूव वूवी कुठं कुठलं बघायलास काय नाही सध्या
ते आता साद्या एक दोन अलतीत बाबा, ते तेच कोरेची नाही काय?
ह ते टीचिंग व लेसन बघितलास. हा भारी हाय कि त्यो. हा दहा एपिसोड आहेत मी अरे ते पहिले दोन एपिसोड मला लय आवडलेत बाबा
भारी आहे आत्ते घ आत्ते घ कसलं.
तेच की दुसरा एपिसोड कसलं भारी हाय.
अर घलं नंतर पण नंतर न ते पण बते कस न ते ते जुवा खेळ जुवा खेळचत्याल हाय तेच्यात, सातव्या का आठव्या एपिसोड बाबा, ते पण
खरं भारी आहेत बाबा कॉले वेबसिरीज भारी काढल्यात.
होय सातशे एपिसोड सातशे एपिसोड
आणि काय मग हे मी हे बघालतो रे कुठलं काय ते आता डाउनलोड केलं तो एक रिसॉर्ट म्हणून आहे रे
काय?
रिसॉर्ट रिसॉर्ट म्हणून ते रिसॉर्ट असत माहितये का ते रिसॉर्ट
हा
हॉटेल टाईप असते बघ रिसॉर्ट
माहितीये कि आपण जायचा प्लॅन करालतो ते काय झाला नाही.
हा त्यावर पिक्चर आहे किती फिफ्टी सिक्स एपिसोड हाईत.
हा अजून दुसरा एपिसोड लागलाय मला आज आत्ता बघाय चालू केलतो. गाडी ववर आहेस काय कुठं?
नाही रे वार सुटलंय, वातावरण झालाय पाऊसच
अ बगकीी पावसा पावसामुळे लय काय काय झालं माहित पळाला का नाही, ते मुंबईमध्ये
का?
मुंबईमध्येध्ये लय काय काय झालंबा पाणीच म्हणजे पाणी आता हे सपल्याय तरी म्हणजे जायच पाणी याचय का नाइ
चाळीस दिवसासाठी नुसतं म्हणजे एवढंच, पाणी पुरले की चाळीस दिवस वापरू शकतात. पूर्ण मुंबई,
हा,
हा कसं आहे पाऊस पाऊस होईणा नाव्ह पाऊसच होईना, मग सगळ ते पाणी सगळं लेक, समुद्र, नद्या तेन सुकालेत न्हव. दुष्काल पडलय सगळ, आता बघूया काय होतय पाऊस पडलं तर, बरं नाही तर जातय अबा सगळ
अरे जुलै महिन्यात नाही म्हण पाऊस.
तेच की, बघुया आता आज आज जरास काय ते पण काय पडला पाऊस सांग? एवढा मस्त मोसम झालता खरं.
जरा उघच पडला, होतो की मी, जरा उघच पडला. नाही पाऊस पडायला.
ह्यावेळी काय म काय ते निनो, काय इफेक्ट म्हणाल्यात बाबा काय तर व्हायलय. पूर्ण गरमी वाढणार हाय.
वाढणार आणि किती वाढणार?
काय माहित बा, मागच्या वेळी थंडी वाढलेली यावेळी गरमी वाढल्या काय करायल्यात, काय व्हालय? काय माहीत आता?
उन्हान घर सगळ
आपलं फर्स्ट इयर होत करतोय, दोन हजार आता दोन हजार सव्वीस, चोवीस पंचवीस चोवीस मध्ये आपण ऍडमिशन घेतलेलो न्हव?
तेवीसला घेतल्या लो रे, तेवीस - चोवीस, चोवीस - पंचवीस आता सवीस - सत्तावीस.
तेव्हा कुठलं निना कुठला इफेक्ट आलता? तर आता निनो इफेक्ट आलाय. काय काय य? काय? काय काय याल्यात काय माहित आता. काय काय होणार हाय आता काय माहित?
लई अवघड होणार.
तेच की आता, टोपी करत बसलेलो जरा
टोपी?
काय काम कामावमाच काय बघितलंस का नाही कुठ?
तेच सांगालोय की, ते सूर्ज्यापशी चाललोय चार दिवस शिकायचे तिंथच लागायंच म्हणून
मग भारी हाय कि, शिकते तिथे जाणी लागते तर काम, लवकरच भेटेल आणि तिथं कोण बोलणार नाही काय नाही? निवांत हाय काम.
तेन म्हणला मला, तिथ नवीन काम हाय तिथं बोलत्यात म्हणला.
हा हा. ते तर तेवढंच तीथ लागायचं रे, सुरजच्या जवळच लागायचं. कुठं काय पलीकडे जातो? तिथंच लागायचं निवांत हा हा. त्याच्यासोबतच राहायचं अरे आठवड्याभर दोन दिव दहा पंधरा दिवस केल्यास का नाही मग होतय निवांत?
मी म्हणतोय ती याशीस.
हम् हम् ते हा त्याच्यासोबत मग भारी हाय, आर चार बारा हाय रे तेजी.
हा आता चार बारा करालाय, तेच्यावाणी तीघी शिफ्ट केली व्हय नी.
हा हा. अरे हॅलो.
हा. बोल की
पैसे आलं घरी. हॅलो.
कायं म्हणलास?
ते मिंत्रावर पोस्ट केलतास नव्ह तु?
गेलतो की. पैसे कुठं आल्यात मला तर.
हे आल्यात - आल्यात. माझं तर आल्यात आज. बक्की जा. चेक कर की, मिंत्रावर. ते मिंत्रावर डायरेक्ट कुठं जा? माहितंय काय? अ तीनशे रुपये आल्यात रे. कुठं जायचं, माहितंय का? डायरेक्ट बघायसा अरे, हॅलो. सांगतो की, बक्की जरा. काय कर माहितंय का? मिंत्रा उगड, काय? मिंत्रा उघड आणि डायरेक्ट यावर जा. अ बॅग मध्ये जा. तिथं खरेदी करा. येतं, माहितीय काय? डायरेक्ट बॅगमध्ये जा. तिथं, खाली दिसतं बघ. मिंत्रा क्रेडिट म्हणून.
ऐक की. आम ती बॅगमध्ये गेलो.
हा.
ती किती मिनिट
आलेत नव चारशे. हा, आज जल्लोष कर आता. चल.
काय रे, का रे. विनिंग मॅरेज जिरो दाखवले.
रिमेनिंग बॅलेन्स. स्क्रीनशॉट पाठव. जरा बघू.
नायं. नाही - नाही. आले- आले. ये मी काय - काय अप्लाय केलेलं. नी ते सगळं झालं त्याच्यात याड. आल्यात की नी चारशे. आरे, चारशे कसं, कु कुठल्या - कुठल्या? याने चारशे आल्यात.
म्हणजे?
चारशे, कशा - कशाचे आल्यात. म्हणतोय मी.
काय - काय, टाकलेलास?